हॅलो. अ काय चालूय मग?
काई नाई. तुमचं काय चालू ए?
काई नाही
काम करताय का?
हम्म काम चालू होतं
हा म ते गोबी वावर त्याला पाणी लावायचंय.
त्याला पाणी मारावा लागतं
हम्म हम्म हम्म. आमची पोर आले का ग?
हा
अं दिसले का?
हा
नाही दोघी जनी आलत्या पण मग दोघं ना तर आले नव्हते शाळेतून.
म्हणजे एक आणि पहिली येत एक नंतर येतं का?
हा ते म्हणजे दोघ जण खांद पिपळ गावला आहे ना
म्हणजे दोन्हीकडे टाकायचे का?
आं?
दोन वेगळे टाकेले का?
हा दोघजण वेगळे आहे आणि दोघीला ना बाजूला टाकलेलं आहे.
अ लहान्या लहान्यांना वेगळं टाकलय का लहान
हं लहान ये म्हणजे लवकर येते ना शनिवार ए ना.
हा हा.
अं मोठली समजा चार वाजताच येते. रेगुलरच्या याला.
म्हणजे सॅटर्डे टोबर जे अस त्याच य
हा. आ?
तेण्या आले म्हणज
नाही का ते चार वाजता येतं पाय
मग ते नाही आली बस?
चार वाजले असेल ना.
नाही अजूक चारला मिनटं बाकी आहे ना.
हा का?
दहा मिनट बाकी अजून चारला. पहिल्यांदा तुमची मला आवाजच येत नव्हता.
अगं पाचला दहा मिनिटे बा जणु
अरे हा हा
तू चार म्हणून राहिली मग तू असं मला जसं येडी झाली मी बी. मी म्हणलं खरंच गड्या असं कसं काय झालं, अजून कसं काय नाय टाईम झाला.
मी पण मी म्हण
आता तू पाहतीये बरं मी तर एवढं पाहत नाही
मी बघितल आत्ता.
मग
मला वाटलं झालं पण
हम्म मला वाटल असं कसं काय झालं.
हा.
येते का मग काम आवरु लागाल आमचं?
होश घरातलं काम करू करूच मला सिओडविलात
मग त्याच काम करावंस वाटत नाही का तुला आता?
नाही शेतात नाही आम्ही आता किती दिवस झाले शेतात पण नाही गेली आहे हो.
मग तिकडं पाहुण्याच्या घरी गेल्यावर मग कसं जमन?
अन् तिकडे काय आल शेती करायची
आ?
नाही ते राहत्यात शहरात त्यांचं शेती गावात ये त्यांच्या.
कुठं आहे ते कोणत्या एरियात?
ह हा हा. ते वाळूज त्यांचं घर बामणगावला हाय हा.
पहिल्यापासूनच राहत्या का आता
नाय नाय पहिल्यापासूनच राहतात.
नाही पहिल्यापासून ते शहरातच राहत्या.
बरं आहे ना शहराकडे, शेताच काम नाही.
माझ्या आत्याच्या बाजूलाच राहते ना.
तुझी आत्या पण तिथेच राहत्या ना?
हा माझी मधली आत्या पण तिथेच राहते ना.
हा का मग तू कोणाच्या घरी दिलं तुला?
आत्याच्या बाजूला
हो का
म्हणजे असं आबे. कोणी हेरी त्या पाहणे बिऊ नाही नाही.
हम् बाय.
पाहली बाजू तन पटकलो दुसऱ्याकडे.
हो चालू होतं ना तुझ पाहुण्या नाकडं.
काय.
पाहुण्याच्या घरी द्यायचं म्हणून सनी.
मग ति दिलं ना म्हणजे माय आत्ताश तिझ नाही आत्ताश पोराचं लग्न होईल म्हणजे. द च म दिनो देच पपला ह रिश्तेदारी मे.. असं शेजारी तेे म्हणजे माय त्याच्या पोवराचा मित्र आहे. आणि ते माझ्या. आत््याचे ते माझ्या आत्तची मित मैत्रिणी.
मैत्रीणी का म्हणजे मग तू पाहने. पाहन त्याच्या पनी लगे आमच्यात गेले आहे ना.
म्हणजे पाहणे ते कुडूनच नाही आमचे.
इ
आमच्या देऊन टाक असले तर, त्याच केंद्रात अ दिवाळी. दिवाळीच्या टाइमला आहे.
दिवाळीस टाम हो.
हा
फोन द्यायला अस ना मग तुला का नाही?
नाही रे आच साखरपुडा भुकारपोडा म फोन कास केली.
तुमच देत नाही का असं.
ओ. नाही नाही.
आमच्यात येत नाही. तुम धक्क सासत देऊन टाकी त्या.
हा ह चिकढ दान.
आमच्यात.
ह तिथं गावड्याच्या याच्यात जाईन ना पाणी लागेल सावडतोत. ती न इतकी लांबी आहे इतक्या लांब ग्याले ना. नाही घेऊनसनी, नाही म्हंटलं ते गावड्या तिथं बांधेल. ए ग आवडायला तरी पाणी देऊ आपणकता यायला.
हा चाललं पण वेळ झाला, आता किथे केलं का पावसा या लागेल.
हा ते्ही आम्ही का सात वाजेपर्यंत.
बाबो मला त्या बाजूचं हंडवश.
हा सात वाजेपर्यंत राहतच ना ग आता. पाच वाजले अजून दोन एक घंटे समजा.
तुम्ही सफ कि का उठा तरी.
सकाळी आहे का पाच ला पाच वाजता.
आणि पोरांच्या डब्यासाठी होठं लागत.
हा मग प त्यांनला डबे करून द्यायला जाते सात वाजता जाते. सर आर आता मग नव वाजन माझा लगेच.
आन नऊ वाजेला आवरल, की लगेच शेतात जायचं.
हा नऊ वाजता जेवणं बीवनं करायची, ते लगेच शेतात निघायचं. मुलं. करा कामं. मजबुरी असल्यामुळ कसं राहत, आपलं काहीच चालत नई ना ते जे सांगतील तेच. घरातले सासू सासरे.
त्याचं कायपन असूदे.
मंग तेन ते ऐकावच लागतं न जे सांगितलं ते. आसं कधी कधी वाटत लगि आस. काम नई करू, असं बोर होऊन जातो. पण मंग काय बसलं बी त ते हे काई अन ते चालू ठेवते. ते म्हणते हे काम मी केलं, ते काम मी केलं. हे करा ते करा मंग त्यांच्यामुळ कराच लागत ना, बोर झालं बी त काइ. असं हे वाटत नई ना का. बसून देल जरशीक तर बरं वाटन, बुवा पन ते बसून देतच नई ना.
तुमची दिंडी चाली का.
आं..
दिंडी दिंडी.
काय आलं गं.
दिंडी चालली दिंडी
आपल्या इथून कां.
हावं.
हां गड्या आवाज येतोय, आता मला पण.
रोडावरून.
हा रोडवर आहे हा, तिचा अलिकड आली.
अं म्हणजे त्याच्यात काय भेटत ओ दिंडीत गेल्यावर?
आं..
काय भेटतं.
कां असं.
दिंडीत गेल्यावर.
देवाकड चाली त्या, आता दिंडीत. म्हणजे आता पई पई च जाईल, हा इथून तिथून पई पई च जायचं ना.
बाई त्यांचे पाय सुजत असल ना ओ.
पण मग आता काय करीन, देवाच्याच हातात ये सारं काई.
हा ते, पन ये. तुम्ही नई गेलेले का आज?
आगं आम्ही तसं गेलो होतो पाय.
म्हणजे मी, ना बसन गेले होते.
तुम्ही का?
हा मी बसन जाऊन आएल ये ना, आस पै पै जायचं. च काय काम आपल्याला आता एवढं?
नाई ते मात्र झालं.
मंग ते म्हातारं झाल्यावर जाऊ हा. आन असं समजा गाडीन नाही ना, तर जाऊन येल ये मी.
तुम्ही का?
हां पंढरपूर ला जायेल ना.
पंढरपूर कोणचं.
मोठं पंढरपूर.
अं.. कुठेय ते.
ते तुळजापूर पंढरपूर ते माहितेय तुला अक्कलकोट?
नाही
हम्म सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात.
ते चांगलंच लांब आहे मग.
हा सोलापूरचे पुढे मग अक्कलकोट. ह पंढरपूर सोलापूर आलीकड आहे.
हा का?
आपण नाही म्हणते सोलापूर धुळे हा धुळे इकडं येत, पण सोलापूरच्या अंग ना ते तिकडे आहे म्हग ती थ नाही हा. चालशील का मग आमच्या सोबत? म्हणलं चालशील का? तिकडे घेऊ मग या दोन हम्म. नाही तर मग तुला माहित नाही आत काय एवढं पाय नाही तर मग चाल आम्ही जर गेलो तर मग आमच्यासोबत येऊन देई ना
आता तिथं तुमचेच देव राहतात सगळे.
होय. म्हणजे स चालत नाही का ते देवा
असं काही नाही राहत.
मग आमच्या देवाला हे समद येतच नाही का?
हम्म.
ह
आम्ही
बया आता आम्ही तू येतो ना तुमच्या देवाला‌.
कुठं?
ये आता खुलतावादला कस उरूस भरतो तिथ
हा हा.
मग ते ऊरूस म्हणजे तुमचं तेच राहत, पण मग आमचे
पण मग हा असे तुमचे लोक हो येत आमच्याकडं पण, आमचे नाही जातं ना जास्त करून. तुम्ही कधी बघितलेलं आहे काम म्हणजे आमच्यासारखे जाताना दिंडीत ते
हा.
जत्रात जातो ना मग.
नाही म्हणलं आमचं कसं आता कसं ऊन करतो तिथं सार माझ्यावर तू जायला असेल न
कुठं ओ?
खुलतारला समजा उरसात नाही जात का? इथं तुमचं देवाचं पण आणि आमचं पण हे राहत ना जणू काही